हॅलो
काय कर माहित आहे
हम्म
एक क्वेश्चन घ्यायचा हा मी सांगतो ऐक तर आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन त्याच सांगायचं ऐक मि क्वेश्च हा हा तेच वाच तुम्हाला लागलं ग वर्षे
पुस्तक नाही का सोमे म्हणून क्वेश्चनने आणि आन्सर बघूया म्हणाले तर काय लायब्ररीमध्ये...
तुला काय सांगितले मी किती वेळा लायब्ररीत ठेव जाेऊन घेऊन येत जा म्हण संग संघ रोजच्याला येत तुला.
दररोज वापरत नव्हत ग..
मग राहू सोड ते दुसरं कर काय तर..
अग घे की नुसत क्वेशन तरी बोल?
लायब्ररी त ठेवत जाऊस नको म्हणून..... कावत जाऊत हो तुला याय जायला...
हा हा हा कळाल की मला... माहिती की मला. नको ग मी तू नुसत क्वेस्शन विचार मला तू अन्सर सांगतो नंतर तू सांग ह.. नुसत क्वेशन वाच... हम्म
कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांवर वारवा वारंवार दिसतो?
बैल.....
हा
मी सकाळी गेलतो तर बैल च होता..
का दिसतो
का दिसतोय म्हणजे दिसतोय म्हणजे तिथं ह ग अडप पन्नास रुपच्या ह्याच्यावर... तिने जास्त... जास्त ते नाण्याच्या वर... एक्सप्लेनेशन कुठं वाचलय नसत क्वेश्न्सर वाचवलय मी
हडप्पा मुद्रा ही हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीच्या कदाचित सर्वात विशिष्ट कलाकृत्य आहे.
ए हॅलो हॅलो ते नुसतं क्वेशचन वाच एक्सप्लेनेशन आपलं आपण वाचव आम.... तुझं पण तोंड लय दुकाय नको... अग क्वेस्शन पण लई हायत.. ह
नकोच ते मला....
आम्
बरं मला येतं तर का बघ नुसता क्वेश्चनचा आन्सर
हडप्पा संस्कृतीतील कोणते शहर मणी बनवणे, शेल कटिंग, धातूकाम, सील बनवणे, आणि वजन बनवणे यासह हस्तकला उत्पादनासाठी जवळजवळ पूर्णपणे समर्पित होते.
ऑप्शन सांग की
हडप्पा मोहिंज धुडो नागेश्वर ाहूनधरो...
चाहून चाहून जोदडू....
मिहेरगड पाकिस्तान मध्येच तर... ऐकू येईना का तुला?
अडकलय हॅलो
हॅलो तुझा जरा मला साईडचा आवाजला लय याला लागलाय
साईटला कोण... फॅन आहे.
मेहरगड पाकिस्तानातील सर्वात प्राचीन निओलिथिक स्थळ कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे?
बोलम
बोलण...
तेच की
एक्सप्लेनेशन पाहिजे.. मेहरगड बोलान नदीच्या कााटावर बलुचिस्तान को्वेटा पाासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्ची मैदानी भागातित एक महत्वाचे ठिकाण आहे त्यामुळे.... ती साईड दोनशे हेक्टर व्यापते... साईटने हडप्पा संस्कृती पूर्व सिरेमिक नियोलितिक चे पुरावे दिले आहे नियोलितिक म्हणजे काय?
तू बघाय पाहिजे....... नियोलितिक
हम्म
हॅलो
संस्कृते की.....
संस्कृते...
हम्
पुढ
पुढचा क्वशन?
हडप्पा शहराचा कोणता भाग गड म्हणून ओळखला जातो..
पश्चिम
हम् हडप्पाच्या कोणत्या ठिकाणी कालव्यांचे अवशेष सापडले?
ऑप्शन सांग बर
ढोलविरा कालिबंगन चाहुद्रो शोर्तुगाई
तेच्याडतो काय.. अस्
ह सिंधू संस्कृतीचे सर्वात.. लक्षणीय वैशिष्ट्य काय आहे?
हो ऑप्शन सांग बर...
जालेल्या विटांच्या इमारती पहिली खरी कमानी पूजे..
हा तेच तेच जळालेल्या विटांची..
वैदिकज चिननाब नदी कोणत्या नावाने ओळखली जाते?
जिनाब
ऑप्शन सांग की..
आ स्किनी वैद कायत राजे लोक.. लोकांकडून जे कर वसूल करायचे त्याला काय म्हणतात?
ऑप्शन सांग बरं?
कोणत्या प्राचीन महाजनपदाची राजधानी तक्षशिला येथे होती?
अवंती
अवंती ऑप्शनच नाहीये?
सॉरी हीं हा अ ऑप्शन सांग बर?
गंधार
ऑप्शन सांग मग त्याला आन्सर सांगितस वय?
लक्षात राहालं पाहिजे वाचल्यास म्हटल्यावर एवढं
आई शप्पत असं कुठे असतय सुबे पाठ करतोय मी वाचतो नुसता
वैदिक साहित्यात इंद्रदेवता ज्याला पुरंदर म्हणून ओळखले जाते पुरंदर शब्दाचा अर्थ किल्ल्यांचा नाश करणारा
किल्याचा नाश करणारा
सोळा महाजनपदांच्या संदर्भात कोणते एक राजधानीचे शहर व नव्हते
अवंती तेच काय? बरोबर हाय
हाय की पण तुला कन्फ्युजन झालत नव्यात
राज्यतंम ते मगाशी काय होत?
राजधानी तक्षशिला येथे होती कुणाची राजधानी कुठल्या महाजनपदाचे
तेरा जयरंजन
आणि राजधानीचे शहर नव्हे
अवनंती काय?
हमते अवनंती त जरा वाचूया अवंती एक प्राचीन भारतीय महाजनपद महान प्रदेश होता जो सध्याच्या माळा प्रदेशाचा भाग होता अंगोत्तर निकाय या बौद्ध ग्रंथानुसार अवंती हे सारव्या शतकातील सोलाचा महाजन पतांपैकी एक होते विध्यांनी विंध्यांनी जिल्ह्यांचे दोन भाग केले उत्तरेकडील भावाचे राज उज्जै बशती असे मला काय वाचू वाट ना भैया
दहा मिंट पच दोन मिनट
सोळा महाजन पदांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतबर मगच शासक बिंबिसार्थ चिकित्स कोण होता जीवक
ऑप्शन जिव
जैन धर्मातील शिक्षणाचे अंतिम ध्येय
मुक्ती
हम्म बुद्ध डॉट डॉट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या छोट्या गानातील होते
सॉरी सॉरी सॉरी
परवाच ते बुद्धाच गौ सम बुद्धाचं क्षत्रीय म्हण आणत बाई आणि आत शाक्य
क्षत्रिय येऊ शकत नाही कारण गौतम बुद्ध हे होतीत
ते छत्री हलत पन तुला दाखवू काय ते?
राहू दे की एवढं काय त्यात
नाही ग पण ते तथागत गौतम बुद्ध यां च्या जीवनावरील प्रसंगाच्या चित्रासाठी कोणते ठिकाण जगप्रसिद्ध आहे?
ते आजंटा
हम्म मौर्य शासंघापैकी कोणी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पुढाकार घेतला?
अशोक
हम्
हं सपलय
हिंदू कॅलेंडर चर बुद्ध पौर्णिमा
वैश्य वैशाख ठेवू काय?
हम्म